हा बोला मजजेत मजेत तुम्ही
अ तुमचा ना आवाज थोडा कमी येतो आहे
हा ये लाात हळूहळू
ओके कारण कस थोडस ऐकायला मग जरा बारीक येत आहे
हो नाही येतोय मला तुमचा चांगला येतोय आवाज
हा ना हा काय म्हणताय तुमच्याकडे कसं चाललंय वातावरण पाऊस वगैरे
पाऊस वगैरे काही नाही ऊन पडलेय आता सध्या
अच्छा बरं मध्ये जेव्हा खूप पाऊस होता तेव्हा होता का तुमच्याकडे पाऊस
हो मग तेव्हा भरपूर झाला
अच्छा आमच्या इकडे खूप जोरातच चांगलाच होता पाऊस.
हो ना.
म्हणजे अस बिलकुल ढग फुटीसारखाच पाऊस झालेला सगळीकडे पाणीच पाणी
हो आमच्याकड पण तसाच झाला हो ना हो ना.
प तुमच्या इथे पाणी वगैरे असं साचलं होतं का जमा झालं होतं.
हो मग भरपूर
अच्छा मग सामान वगैरे घ्यायला कसं जायचं मग खूप प्रॉब्लेम झाला असेल
हो मग आम्हाला सामान काही जवळचे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही एवढत फक्त थोडस स्टॉप कमी झाला होता काही वस् काही भाजीपाला वगैरे भेटत नव्हता.
हा हा बरोबर मग कसं केलं म मॅनेज मग तुम्ही
म काय नाही म असंच काही पण करायचं खायचं म काय
अच्छा हा बरोबर तेव्हा भाज्या नसल्या की कडधान्य वगैरे असतात आपल्याकडे ते वाळवलेलं असतातच.
हा
हं बरोब
त्याच्यावर ऍडजेस्ट केला म काय करणार
हा हा हा आमच्या इथे आमच्या सोसायटीमध्ये म्हणजे आमच्या बिल्डिंगच्या खालीच खूप पाणी साचलेलं.
अच्छा
हम्म हा म्हणजे आम्ही जाऊचं शकत नव्हतो बाहेर असं पूर्ण असं कमरेपर्यंत कमरेच्या वरच म्हटलंत तरी अ असं इतकं पाणी होतं. हा हा
कोणता एरिया आला तुमचां
हाय आमच्या इकडेच मुंबई
अच्छा अच्छा हो तिकडे बरच झाला ना पाऊस
हो खूपच जास्
किती बाबरे पार गाड्या वगैरे सगळं वाहून गेलं म्हणे न्यूज ला बघत होतो ना आम्ही
हा ना आमच्या इथे म्हणजे होतं पाणी त मग अ ज्यांनी बघितलं सकाळी सकाळी की अरे आता पाणी साचायला सुरू झालंय बिल्डिंगच्या खाली त्यांनी लगेच सगळ्यांना व्हॉट्सॲपला कॉल करून सांगितलं. मेसेज केला कि सगळ्यांना आपल्या गाड्या सरकवा बिल्डिंगच्या खालून पार्किंग मधून म ज्यांनी ज्यांनी लक्ष दिलं त्यांनी त्यांनी सगळ्यांनी आपल्या गाड्या सरकवल्या सकाळच्या वेळेला नंतर मग पाणी भरायल जास्त जोरात पाणी भरायला सुरू झालेलं. त्याच्यामुळे ज्या आणि ज्यांच्या म गाड्या राहिलं ज्यांनी वाचलंच नाही मेसेज लक्षातच नाही घेतलं की पाणी साचायला सुरू झालंय. त्यांच्या त अक्षरशः गाड्यांची वाटच लागली. मग मोठ्या गाड्याच्या हो म्हणजे अक्षरश आता त्यांना शोरूम मध्येच पाठवावे लागले रिपेरिंग साठी
हो ना
मुलांना आमच्या इथं तर मुलांना एकदमच म्हणजे नवीनच होतं की एवढं पाणी अस साचत म्हणून असं कधी बघितलंच नाही. की पाणी साचत इतकं जास्त म्हणजे आमच्या बिल्डिंगला असं थोडासा उतार आहे त्याच्यामुळे जास्त दरवर्षीच पण थोडस असतं फारसं वारस जास्तच गुडघ्यापर्यंत पण यावेेळेला खूपच जास्त
हो नाही ना पाऊसच खूप होता तर काय?
खूपच जास्त आणि तीन दिवसात इतकं हैरण झालं त्यावेळेला
हा. मग तुम्हाला ते परत आठ दिवस लागले असाल तुम्हाला साित
नाही तरी तीन चार चार दिवस तरी झालंच कारण लाईट गेले त्याच्यामुळे म
हो.
खाली मीटर बॉक्स मध्ये वगैरे अंस म ते लाईट गेले. कुठे काय मेन जिथे असत डीपी तिथून लाईट फोन बंदच झाले वायरी तुटल्या त्याच्यामुळे अं ब तीन तीन चार चार दिवस लाईट नव्हते.
अरे बाबडे-
म्हणज अक्षशः विवट संप घून का? मुळे म चाललं पाहिजे ना ग सगळ्यांना सांगितलं की घरून काम करा ऑफिसमध्ये नका बोलव तरी पण मग आता घरी इन्व्हर्टर तरर पाहिजे तेवढ खूप हाल झाले त्यावेळेला पिसवल्यांचे आ तर खूपच असता.
होना.
आणि मुलांची मजा झाली सुट्ट्या झाल्या. स्कूलच्या रोज एक एक दिवस वाढत होता अे आजही सुट्टी आजही सुट्टी मुला तर खूप मजा करत. मुलांची मजा खूपच झालं तुमच्या इकडे सुट्ट्या झाल्या असतील ना.
आमच्या इकडे एकच दिवस झाली फक्त
अच्छा.
त्या ज्या दिवशी खूप जोराचाच पाऊस होता ना हा मग त्याच्यानंतर आहे ना बारा वाजेपर्यंत कंटिन्यू पाऊस होता जोरात मग त्याच्यानंतर जो उघडला तो उघडलाच मग परत काय?
हो आता त चक्क ऊनच पडतंय.
हो ना.
असं वाटलंच नाही की आता तीन दिवसापूर्वी चार दिवसापूर्वी मागच्या आेळ अस. अ एवढा जोरात पाऊस पडला एवढा प्रॉब्लेम झाला.
हा.
तेच
पण पान आची सोय झाली भा पाणी आमचे आमच्याकडे ना पाणी म दोन दिवस पाणी बंद केलं होते. हा मग ते आता रेग्युलर यायला लागलं.
हो आमच्या इथेही ना लाईट नसल्यामुळे पाणी प्यायचं.
आठवड्यातले दोन दिवस पाणी बंद होतं आम्हाला
अरे पा
पाण्याचा साठा कमी झाला होता ना.
अच्छा म प्यायचा पाण्याचा पण प्रॉब्लेम झाला असेल.
हो मग प्यायच्या पाण्याचा प ते खूप म्हणजे पाणी जसं जसं कमी व्हायला लागलं ना साठवण तर ते पाणी पण खूप घाण्यायला लागलं होतं म्हणजे वास मार वासयचा पाण्याचा
हो.
एकदम आता क्वागार्डवाल्या आमचं एक्वागार्ड आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही प्यायच्या. पाण्या पण मग जे आपण रेग्युलर युज करतो त्या पाण्याचा वास यायचा.
अर बापर.
घाण येडा खूप असं घाण पाणी यायला लागल. त्या ते हा पावसामुळे आता नाही नाही एक्वागार्ड आहे ना त्याच्यामुळे काही नाही एकक्वागार्ड मध्ये सर्व क्लीनच होऊन येतं का पाणी
अच्छा
फक्त वापरायचं पाणी आपलं आंघोळीचं, कपड्यांचं मग ते वास मारायचं पण मग आता पाऊस झाला ना मग आता चांगलं पाणी यायला लागलं. आता काही वास वगैरे येत नाही व्यवस्थित येत फिल्टर होऊन येतं पाणी असं.
अच्छा चांगलं आहे आमच्या लाईट नसल्यामुळे आमच्याकडे कस अजून नळात चं पाणी नाहीेत प्यायचं आमच्या तेे बॉटलच अजून देतो. फिल्टरच हो पण मग आता पावसाळ्याच खूप म्हणजे काय ते कुठून पण भरून आणतात. त्याच्यामुळे मग थोडस शेवाळचे बॉटल पाणी पण जरा खराब खूप कंप्लेंट केल्यावर मग त्या जर नवीन बॉटल आणतात देतात. त्याच पण पेमेंट करायला लागत. पैसे द्यावे लागतात की नवीन बॉटल हवी तर मग तुम्ही स्वतःहून विकत घ्या आणि मग आम्ही त्याच्यात पाणी देतो
हा का म्हणजे आता पण पाणी विकत घ्यावं लागतं का तुम्हाला
हा मग नाही पाणी नाही विकत घेवलं पण चांगली स्वच्छ तुम्हाला वाटायला तर हवी आहे मग बॉटल तुम्ही घेऊन द्या मग ते पा वाले पाणी आणून देतात मग त्याच्यामध्ये मग ते बरोबर लक्षात ठेवतात कोणी कोणी नवीन बॉटल घेतले, मग त्यांनाच नवीन बॉटल बॉटल पूरवणार, बाकीच्यांना मग जुन्याच असतात, आता जुन्या कसं आत्ता वर्षभर वर्षभर आठ दहा महिने जरी पूरल मग ते खराब व्हायला लागते. आतून पूर्ण सगळ शेवाळ असं वगैरे येत म ते घ्यावेच लागतात नवीन बॉटल मग
हम्म
नाही तर मग प्यायचं मग असं पाणी आता पण मुलांना कसं
किती लिटर च येते
त्या वीस वीस लिटरच्या बॉटल असतात.
हा त्या मोठ्या का प्लॅस्टिकवाल्या
हो ते कसं बिल्डरने हा मग ते आहेत प्यायचं मग
हा त्या धुता पण येत नाही म्हणजे त्या
नाही नाही हो मग आता ते धुता नाहीेत म्हणून मग एक तर नवीन बॉटल घ्या. असं नाही तर मग चालवायचं तसंच पाणी नाहीत मग ते फिल्टर करायचं उकळवून घ्या नाहीत मग फिल्टर करा तस करुन करतो, पण मग तर पावसाळचं काही प्यायला फारचं ते यूज नाही करत असं स्वयंपाकाला वगैरे मग असं यूज करून घेतो बाकी ॲक्वागार्ड आहे तर मग प्यायला तसं तेच पाणी वापरतो मग.
हो ऍकवागार्डमुळे ते तरी बर पडतं नाही का
हो
ऍकवागार्ड असल्यावर हम्म ऍकवागार्ड असल्यावर प्यायचं पाण्याचं टेन्शन नाही रहात, कस पण आलं तरी ते फिल्टर होऊनच येतं त्याच्यात.
होऊनच येतं बरोबर आमच्या इथे तसच आहे. म्हणजे पण नुसतं दोन दिवसाच्या पावसाने केवढा मोठा मोठा प्रॉब्लेम झाला सगळ्याच गोष्टींचा प्रॉब्लेम झाला.
हो ना आपलं आपलं तरी बरं आहे हो पण ते बाकी शेतकरी वगैरे त्यांना बराच प्रॉब्लेम झाला. आणि खेड्यापाड्यातले लोकांना किती प्रॉब्लेम झाला.
हो शेतकरी लोकांच किती मोठं नुकसान झालं आहे. हो तेच ना तेच तेच
नुसकान किती नुकसान झाले पावसात.
हो ना. त्यांच्या पिकाचं वगैरे किती त्यांचं नुकसान सगळ्या आमच्या इथे पण आजूबाजूला शेत आहे सगळ्यांच्या शेतात पाणी होतं.
हो आओ ते डायरेक्ट सडून जात राह ते धान्य मग. थोडस पाणी लागलं तरी सडत. तर तेव्हा एवढ्या पाण्याने ते काय टिकणार आहे.
तेच ना आमच्या ओळखीच् मग सांगा सगळं म्हणजे पाणी वाहून वाहून आमच्या शेतात आलं सगळं. कचरा सुद्धा त्यांच्या शेतात गेला म्हणे आता आम्हाला ते एक्स्ट्रा काम झालं की आता, शेतातला सगळा कचरा काढायचा.
हो बरोबर
ज शेतात तर जे लावलेलं असेल ते तर गेलंच तर अजून कचरा आणि कस शहरांमध्ये कॅरी बॅग प्लास्टिक इतकं राहता कचरा सगळं वाहून वाहून शेतामध्ये त्यांच्या आलेलं सांगत होते ते आम्हाला असं कि खूप कचरा आला. गावाकडून असं पूर्ण गावातला नाल्यामधून वाहून वाहून सगळ त्यांच्या शेतात.
हो बरोबर.
धन्य
परत आता त्यांनी ते साप करायचं एवढं क ति टेन्शन.
आ एक नवीन त्यांना काम वाढलं. ते चालेल ताई छान वाटलं बोलून.
हो हो मला पण छान वाटलं तुमच्याशी बोलून, ठीक आहे बाय. ब कोण?